तेथ फोन लावला की नाही रिंक वाजत होती आणि ते आटोमॅटिक प्लीज सबमिट झाल बाय आता.
अगं बाई
ते म्हणताय हा कॉल कमप्लीट झालाय म्हणते आणि काय कॉल तर रिंग वाजून वाजूनच कट झाल्या.
हा हा हा असूदे घ्या चालायचं.
ऑटोमॅटिकच सबमिट झाला आता तो.
आता किती झालेत तुमचे?
सत्तावीस झाले असतील अठ्ठावीस एकोणतीस तीन राहिलेत.
ईऊक झालं कि मग काय.
मला कॉलच नाही तू एक ना अजून एक जण ती दोघीनांच केलेत मी जास्त.
तुमचं झालं तरी रात्रीच्या बारापर्यंत तुम्ही बोलायचं माझ्याशी.
काय काय काय मग त्यात माझा बी फायदा हायच. कि मला बी पैसे मिळतील की तुला बोलल्यावर.
नाही रात्रीच्या बारापर्यंत आपण दोघी बोलायचं एकमेकींशी.
होय मग काय.
ठेवायचे प माझे तीस करायचे आणि ठेवून टाकायचे. आता माझे किती झालेत माहितीये का?
आं
माझे झालेत बारा तेरा बारा झालेत.
बाळ तुला सांगू का तुझ्याकडं अजून आठ दिवस आहेत मला हाय हा टास्क येऊन आठ दहा दिवस झाले माहितीये का तुला? मला आता आलेला नाहीये हा टास्क हं
फोन मागायचे नाही आवडत मला तुम्हाला माहितीये ना.
असं झालंय मग तुला बी तवा म्हणलं नाही तुझ्या मोबाईल मध्ये. नाही का होत ते.
असुदे गप बस
म्हणजे तसं नाही म्हणतये मी म्हणजे तुझ्याकडं म्हणजे दुसरा मोबाईल नाहीये का म्हणजे तुझा मोबाईलचा डिस्प्ले गेलाय म्हणली ना तू.
अवो डिस्प्ले नाही त्याचं बॅटरी गेली बॅटरी.
बॅटरी गेलीय का? तेच म्हणत होती ना तू काय तर डिस्प्ले गेलाय काय झालंय म्हणून हां
फुगली ना बॅक साईडनी.
हा हा हा मग दुसरा कुणाचा मोबाईल नाही का मग त्यांच्या मोबाईलवरून केली असतीस तू.
नाही ना चार्जिंग लावलं ना
हम्म
नाही नाही चार्जिंग लावलं ना तर हे व्हायला लागलंय.
मग काय करत जा तू रोज संध्याकाळी काय करत जा रोज संध्याकाळी मला पाच कॉल करत जा ना तू. म्हणजे होतील ना तुझे चार दिवसात तीस कॉल कंप्लीट. दादा आला ना संध्याकाळी मग त्याच्या मो रोज संध्याकाळी आठ नंतर लावत जा मला फोन नऊ वाजता.
सतरा अठरा होतेत आता बरोबर.
म्हणजे आता.
तेरा झाले तर अजून चार पाच होतील तुमच्यासोबत पाच सहा.
हा मग तीच म्हणते ना मी होतील ना मग राहुदे उद्याचाला जरी तुम्हाला लावलीस काय पाच संध्याकाळी फोन अव्हेलेबल तर आता दुपारीचा दादा नसणार मग संध्याकाळी जरी तू मला लावलीस नऊच्या नंतर आता हे काय असं बारा वाजता आपण बोलूच शकतो ना उद्या पण. काय विषय संध्याकाळी काय दादा असतोय घरात.
हा तेनी तेनी असतेत. पण ना काय होतंय नमाला झोपवे पर्यंतच मला अकरा आणि साडे अकरा होतेत.
काय करायचं फोन चालू ठेवायचा माझी मी इकडं बोलत जाईल ना तुला जसं ऍडजेस्ट हुईल तसं बोलायचं नमाला झोपवत झोपवत.
ती झोपत काल बघितली काल किती वेळ झोपत बसले तर हेनी म्हटले बास कर आता राहूदे ती काय झोपत नाइ तू पण तुझं तुझं नंतर तेन झाल्यावर झोपोव असं करत ते झोपलंच नाइ बारालाच झोपलं तुम्ही झोपून गेला पण ते झोपलं नाइ असं झालं.
म तेच की म मला परत झोप आली बाई बारा वाजता खरं म तुला तेच म्हणाय लागले मी काय करत जा संध्याकाळी तेला चालू ठेवायचा फोन तेला झोपवत झोपवत जरा कायतरी इकडं तिकडं काम करत करत बोलायचं. कंप्लीट हुन जातय दहा दहा मिनिटाचे कॉल म आस करायचं हा.
अजून.
काय नाइ बघ पाऊस तर काय चालूय गं बाई धो धो वताय लागलाय. बग बाई पाऊस आणि हे पोरग एक बदा बदा पडायल अंगावर अं
एवढं जेवून पण आत्ता असं वाटायल मला कायतर खायला पाहिजे. भाकरी खाल्ली ना माझं असच व्हाय लागलय आओ
भाकरी खाल्ल्यावर नाइ पोट भरत भूक लागती.
भाकरी खातना वाटतंय बास बास बास
हा हा आ खाल्या पोटभर ये बघ
आण आता वाटतय भुक लागल्या हं.
भाकरी
भाकरी खाऊनच आता असं वाटालय की कायतर खाल्लं पाहिजे.
हम्म मी तर ह बघ मगाशी चपाती आणि भाजी खात होते आठ वाजता म या बारक्याला खाऊ घालत घालत. ते मोबाईल पिंट्याला जेवायला दिलं तेवढ्यात त्या आल्या त्या ग्रुप व्हिडिओ कॉल अंकिताचा मावशीचा प्रोसो म त्यांना बोलत बोलत तेवढी चपाती खाली परत वरती आले बोलत बोलत त्यांना आता परत म भुक लागली की तेचा फोन ठेवल्यावर म भात खायचं राहिला म मम्मी म्हटली भात राहिला की खायचं तुझा म्हणलं राहूदे आबा बोंड केल्यात ते खाते म्हणलं परत बोंड खाल्ली मगाशी चार पाच तुला बोलत बोलत.
भांडी कोण घासतय व्हय एवढ्या रात्री.
रात्री नाइ घासत आम्ही सकाळी घासतो उठून
होय.
रात्री येवढ्या थंडीच नाइ घासत आम्ही भांडी.
हम्म हम्म हम्म.
सकाळी घासते की मी
एक जण भांडी घासायचं आणि एक जण स्वयंपाक करायचा.
हा ती स्वयंपाक करती.
आणि तुम्ही संध्याकाळी का?
हम्म संध्याकाळी करतोय स्वयंपाक स्वयंपाक करूनच बसले होते म्हणून ते आप्पे केले गरमगरम या पोरांना चपाती न फ्लावरची भाजी केली आमटी होती, सकाळची दोडक्याची. म हेनी बी नाइत आम्हीच होतो जेवायला तेव्हा तेे
दोघ.
नाइ नाइ ते घरातच हाय जेवायला. त्यांनी भाकरी खात्यात म्हणून त्यांनी करत्यात भाकरी त्यांना.
कोण?
मी आणि त्या जाऊबाई
होय
हम्म त्यांनी भाकरी खातात ना दोघ नवरा-बायको म्हणून त्यांनी भाकरी करतात ते त्यांना दोघांना
त्यांनापुरत भाकरी आणि तुम्ही चपाती करायचं होय
चार पाच जणांना आम्हाला पप्पाला, मम्मीला, मला, चिनट्याला तरी नाही बाई
हम्म गाय हाय का गेली समोरची
हाय कि बा गाय
गाय गाय
गायच हाय की समोर गोठ्यात तुम्ही आलाच नाही गाईला बघायला आमच्या
मी कधी आलेय तुमच्याकडे नम्मा झाल्यावर आलते
यायचं तर तुम्ही येतच नाही आता बघ ना ती गाय बाहेरच असती बांधलेली तुला कितीदा म्हणलं मी नम्माला घेऊन येत जा आमच्या इकड म्हणून तिथं झाडाखाली गाय बांधलेली असती नम्मा तिथे बसल खेळल आमच्या मम्मीने तिथं झाडाला झोळी बांधली होती ती बारक्याला तिथ टाकत होती त्या झोळीत झोपत होतं बारक्या दुपारचं ते आता काय झालंय ते तेलनाडेन त्याची जागा आहे ना मध्यस्तमध्ये पलीकडच्या बाजूनं तर त्या संजय तेलनाडेन मधून आता स्टंप रवून घेतले त्याला तारा गुंडाळल्यात त्याच्यामुळं ते झाड गेलयं त्याच्या हद्दीत आता आम्ही झोळी बांधत होत ना हा आम्ही झोळी बांधत होतो झाड त्याच्या हद्दीत गेलय
कोणाच्या
हम्म त्या तेलनाडेच्या संजय तेलनाडेच्या त्यो नगराध्यक्ष नगरसेवक इचलकरंजीचा आता परवा
हम्म हम्म
त्यांन घेतली ना ती जागा विकत
हम्म हम्म
मग त्याच्यामुळे मग ते आमच्या सासूच्या हाद्दीत नाही राहिलं ते त्याच्या हद्दीत गेलयं पण त्यांनी ते घेतलंय तर स्टंप ते तसले नसतात का पोल रवून घेतले आणि त्या पोलला तारा मग ते झाड आमच्या हेच्यातले आहे झाड त्या मोठ्या झाडाला तिथ खाली आम्ही गाय बांधलेली असते तिकडं
ती गाय कोणाची होती
आमचीच आहे गाय रोडला राहते ती
तिकडच्यांची होय
इथल्या नाही बाई गाव भागात आमच्या इथे येऊन राहील ना त्यांची जाग आहे गं ती त्या अन त्यांनी गोटा टाकलाय तिथं गाय
होय मग त्याला आता गोटा बांधलाय काय
हा आपल्याला गोटा बांधायचा पण पत्र्याची शेड घातलयं मोठ्यागत झालं की आता वर्ष दोन वर्ष तू कुठं आली तवा
नव्हतं ओपणच होतं ते
नाही नाही आता टाकलंय की बाई केवढ मोठ पत्र्याच शेड टाकलंय तु आलीच नाही बघायला आमची मम्मी तिथंच असते बसलेली
नाहीच मी आता कुठं नम्मा झाली तेव्हाच आलती त्याच्यानंतर नाही लय आता बघू आल्यावर येते
हम्म
अजून
काय नाही बघ
तोपर्यंत तुमची गाडी येत्या आपण गाडीवर फिरू की दोघी
माझी मैत्रिणी म्हणत होती मला दुपारी मी अन् तुझी गाडी आल्यावर फिरू म्हणलं म्हणलं आपण दोघी त्या गाडी तू दहा हजार रुपये म्हणलं मी दहा हजार घालते दोघी मिळून फिरवायची म्हणलं दुघीपण आता एक काम कर म्हणलं तू एक हजार मी एक हजार दुघी मिळून आपला हप्ता फिडू म्हणलं महिन्याला दोन हजारचा आणि दुघी बी मिळून फिरवू म्हणलं गाड्या हो म्हण ती म्हणते बाई हम् आणि तुझ्या एक दिवस चार्जिंग तुझ्या घरी एकदा माझ्या एकदा घरी चार्जिंगला लावायंचं
होय एक दिव
पण पळवायची म्हणला दोघीची बि लाईट बिल जळवायचं म्हणलं एकटीचंच कशाला
हा ते कुठली ठरली चारजिंगची काय ती?
चार्जिंगची हेंनी नको म्हणताहेत ह्यांनी कसली सुनी सारखी घेऊ म्हणताहेत तुला ती लई अगं चार्जिंग ठेवाय लागतं
काय नका घेऊ त गाडीचं लय काम निघते लय म्हणजे लय काम निघते
अगं पण हे मला घ्यायची होती नाही नाही हे मलात खर्ची द्यायची होती बर का? पण कसं व्हाय लागलय त्याच्या स्पीड लई हाय अगं पंचवीस वर ठेवला तरी लई स्पीड आहे कळतच नाही आपल्याला पळायला लागली की इतकी फास्ट पळते
नाही दुसरी कुठली पण घ्या पण त्यांची घेऊ नका सारखं खर्च हाय सारखं
त्यांची नाही ग तसली घ्यायची मला तशा टाईप मध्ये
तसलीच कि मगं त्यांची कुठं विकणार आहे ते म्हणाना तसले घेऊ नका सांग सांगाले पळत नाही गाडी आणि लई खर्च आहे त्या गाडीला सारखा ब्रेक जातंय त्या गाडीला आता बघितलं की नाही तुम्ही सगळं चक्काचूर झालंय समोरच सगळं पाडलंय त्यांनी फुटलंय
अग ते मामा चालू येत बाई तीनदा ती बा सुनीच्या हातात कुठे गाडी असते जास्त
नाही पप्पा जात नाहीत आता किती वर्ष झाले जात नाहीत पप्पा बाहेर कधी तर जातात महिन्यातन एकदा
किती क वात तुमी कितीला घेतलीती त्या टायमिंगला ती गाडी
ऐंशी हजारला
हम् आता लाख रुपये किंमत झाली असल त्याची
आव लई खराब झाले घेऊ पण नका लई खराब खर्च लई आहे आणि ते गाडीचं काय नाही काम लई काम निघ
थांबा मी करते